ते पिये.
काय झालं?
कधी होतात ते पण कळत नाहीय म्हटलं.
बघ की अगं दहा, पंधरा झाले म्हणून कट केला. का होत माहितआ हे का? आता आपण एक्स्ट्राच बोललो कणी तर ते कणी एक्स्ट्राच कॉल मध्ये तुमचं काहीतरी ते ते आपल्याना काय वाटतं ते सतत म्हणजे दहा म्हणजे तीस म्हणजे काहीतरी तीनशे मिनिट वगैरे तर मग त्या तीनशे मिनिटे पूर्ण झालं ना कॉल च कार्य की मग पुढचे कॉलच लागत नाही. मग आपले पैसे जातात ना फुकटमध्ये.
हा म्हणजे किती वेळ म्हणजे किती म्हणजे बोलायचं की
करेक्ट दहा मिनिट, दहा मिनिटाच्या वर बोलायचंच नाही. कारण की लईजनाच असं झालंय ग. मग आता आमच्या वहिनंच तर पाच, पाच कॉल करायचे तसेच राहिल्यात.
दहा मिनिट म्हणजे त समज दहा मिनिटाला दोन म्हणजे द म्हणजे दहा सेकंड वगैरे क तर चालत ना तसं.
नाही नाही. तसं पण नाही. करेक्ट दहा मिनिट, दहा मिनिटाच्या वर किती पण बोल.
हम्म हम्म हम्म. हा मला म्हणजे एकदा एका, एका बाई ना कॉल केलती ना मला ती.
हा.
ती मग सहा मिनिटच बोलली माझ्या बरोबर सोड.
मग ते कसं होतंय माहिती हाय काय, अ जे होतात मी तुझ्या बरोबर बोलायला लागलोय आता मला तुझा फोन आलाय, तर मला ऐंशी रुपये मिळणार आणि तुला शंभर रुपये मिळणार. मगाशी मी तुला फोन केलता तर त्यावेळी मला शंभर म्हणलं, तुला ऐंशी रुपये मिळणार. हा म आता उगचच थोडी मला वेळ नसताना मी का बोलेन तुझ्याबरोबर? मलापण फायदा पाहिजे ना काही. म्हणून मग माझापण फायदा, तुझा पण फायदा. आणि ब डब डबल अर्निंग होत ना गं आपली. आता मी तुला पाच कॉल कराय लागलोय, तू मला पाच कॉल करायला लागल्यास. मग मला माझे पाचशे रूप य तर मिळायलाच लागल्यात आणि वरनं तुझ्या बरोबर बोललेले
हम्म चांगलं हाय नाय. मला माहितच नव्हतं.
नाही करायचं आपलं निवांत. कुणाचं फोन येतील, त्यांना करा म्हणायचं फोन. बोलतो म्हणायचं मी.
तेचकी आणि घर बसल्या म्हणजे चांगलं हाय, कुठं बाहेर नाही जायला, काय नाय.
व्हय काय नाय निवांत आपल्या घरात बसून
हम्म म्हणजे ते फक्त आपल्या कॉलेजवर लॉ लोकांनाच हाय काय म्हणजे असं सो ऑल कुणालापण हाय. हा.
पहिला फक्त कॉलेजच्या मुलींना होतं नंतरना सांगितलं, की तुमचा तुमचा ग्रुप बनवा किंवा तुम्हाला कोणाला ऍड करायचं तेना करा. मग नंतर ना हळूहळू ऍड केलं.
हं हं, हा हा हा हा. अस झालंय होय. हम्म आता एक नवीन ग्रुप काढलाय त्यात. आता आणि आताच फुटलं तू ग्रुपला जॉईन झाली आहे आहे ना.
हा म ते कॉलिंगच ते असेल गं.
आसल काय माहिती.
हम्म करायचं जेवढ होईल तेवढं. माझे किती कार्याचे आता तीन ग्रुपमध्ये आहे मी कार्याच्या.
हा काय, मग हा तीन ग्रुप असणार हाय.
हा नाही, मी तीन ग्रुपमध्ये आहे मी कार्याच्या.
हं हं हं.
कार्य ग्रुप असं नाव आहे का त्या ग्रुपचं? कायतर ग्रुपचं नाव आहे, त्या ग्रुप
फोन फ्रेंड कॉल असं हाय.
ते ज्यांना ज्यांना फोन अ फ्रेंडचे टास्क वगैरे आता आता असायन झाले त्या साठी वगैरे असणार हाय तो ग्रुप. त्यांना मॅनेज करायला सोप्प जातं ना ग, मग त्यांनी वेगवेगळे टिप्स करतात त्यांनी.
हा हा म्हणजे नवीन लोकांना
कसं होतंय, आता त्यांची टीम कमी आहे, आता जर समज तुला काहीतर प्रॉब्लेम आलं तसं प्रत्येकाला प्रॉब्लेम येत असतोय ना, मग प्रत्येकाला प्रॉब्लेम आल्यावर प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल करत बसायला एका दुसऱ्याचं काम नाही ना, आता ते एका ग्रुपमध्ये किती दोघं तिघंजणच ऍडमिन असतात, तेवढे दोघं तिघं जणांना प्रत्येकाला हँडल करता यायला पाहिजे की.
होय, म्हणजे आपण आपल्याला समज काहीतरी आता प्रॉब्लेम आहे, तर त्या ग्रुप वर टाकल्यानंतर त्यांनी त्यांच त्यांनी सॉल्व करतात काय, का आपल्यालाच कराय लागतय ते?
तेनी मेसेज करून सांगतात. किं बा असं असं सॉल् आपल्याकडून सॉल्व असेल तर नाहीर मग तिने सॉल्व करताय. जर मग पेमेंट विषयी जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर मग काय करायच तिथं मदत करा म्हण तिथ वरच्या साईड ला आहे बघ मग ते व्हॉट्सअप आपला चाटबोटोपन होतो त्यांचा मग ना चाटबोट ला गेलीस ना गे कि त तु काय् माहिती तिथे टाकू शकतेस, माझा पेमेंटचा प्रॉब्लेम होता ना तो मी टाकला. काय पंधरा दिवस झालं, अस होत नाही कधी चार दिवसाच्या वर झालं ना कि पेमेंट येतय शक्यतो पण माझ अस पंधरास झाला तरी पेमेंट ईना म्हणून मी ते तक्रार नोंदवली. तर मग माझं दुसऱ्या दिवशी म्हणजे माझ्या अकाउंटमध्येध्ये पेमेंट आलं.
हम्म हम्म ह म तुला स्क्रीन शॉट पाठवते तू बघ एकदा, कारण खूप दिवस झालं. हो ते आलंच नाही.
ट्रान्स्क्रिप्शनचा असल ना तर तुला येणार पण नाही ते लवकर. कारण ट्रान्स्क्रिप्शन चे पैसे अजून कुणाला मिळून झाल्यात
हा हा म्हणजे ते रेकॉर्डिंग ऐक तेवाला.
हा तेवालं पण फोर्ण फ्रेंडच असल ना तर मिळून जाईल तुला पैसे.
हा
असे सगळं आहे.
आपल्या काय माहत नसल्यामुळे पण काय करू शकतच नाही ग.
काय झालं.
वर्षभर फोन मध्ये ऍप होतं पण वापरायचं कसं हेच माहित नव्हतं त्यामुळे एवढं काय लक्ष दिला नाही ते
ह् नाहीा ब सुरुवातीला मला पण माहित नव्हतं म्हणजे ज्यावेळी हे ऍप होतं त्यावेळी अ मला काय सांगितलं नव्हतं माझ्या माहि ला विचारलेल मी मग त म्हली अस अस फाय बघ म्हणून जेवल मव व्हिडिओ वगैरे बघितलं की त्यांचा आपाप कळतय ना की कसं टास्क पूर्ण करायचं किंवा काय तस बघून ग म मी केलो पूर्ण त बस मला कंटिन्यू आहे त्याच्यातच
म्हणजे हे युट्यूब वर वगैरे कुठे येत नाही ह्यांच्याकड च हा ह म्हणजे फेक काय नाहीये काय ते
नाही नाही फेक नाही आहे म्हणजे पहिला मला अस वाटलेलं की असं कसं नुसत एवढं कथा वाचून ते ना कोण पैसे देते काय किंवा एवढ नुसत टाईप करून कोण पैसे ेत काय आता आपल्याला पण वाटत ना ग फोन व बोलण्याकण पैसे देते पण त्यांनी ए आय ला डेव्हलप ण्यासाठी करा लाग तर मग ते पण त्यांच एक काम आहे आणि आपण पण आप वेळ खर् कराय लागले ना तर मग त्याच पेमेंट मिळणं पण आपल्याला तेवढंच डिझर्व करतो आपण त्याच्यामुळे मग टिटरू आहे म्हणजे खरायच असं काय फेक वगैरे नाही आहे
चांगलंय म्हणजे
तेवढ्याच घर बसल्या पैसे मिळतात
होय म्हणजे हो आणि हे टास्क म्हणजे डे असतात काय अस काय म्हणजे म्यात पुणिकदा
दोन तीन दोन तीन महिन्यातन वगैरे एकदा यायचं पण आता हे जे आहे ना ट्रान्सपो तो तीन महिन्याचा टास्क आहे म्ह फोन फ्रेंड पण आता कंटिन्यू आहे...
हा...
त्यामुळे आता कंटिन्यू मिळतील टास्क....
अ... म्हणजे तुला मी एकदा पाच फोन लावलो तर परत मी तुला म्हणजे समज एक महिन्या लावल त.. तुला मी कॉल परत करू शकते की नाही करू शकत..
तुला तर एकदा येऊन गेलं का नाही फोन फ्रेंड तुला परत येणारच नाही का आता...
असं आहे होय म्हंणजे विंडू टास्क येणार आता परत....
हा त नवीन टास्क येणार प्रत्येक वेळी तोच टास्क नाही आता मला याच्या आधी कथाचा ठ तसल म्हणजे वरकथा लिहिली असायची. त्याच सगळं ते लिहायच त्या कथा टाईप करायच्या रेकॉर्ड करायच्या... आणि नंतर ना त्या कथांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची... असे पण टास्क होते एक एकदाम म्हणजे तुम्हाला आला नव्हतं आमच्या वहिणी... ता ते वस्तूच फोटो वगैरे काढायच ते कसला तर एक टास्क होता...
ह....
ते कसं असते मशीन लर्निंग म्हणजे ए आय ला डेटा गोळा करून द्यायचां असते गं म्हणजे ए आय कसं डे... डेव्हलप होते की, तू डेटा गोळा करून दिलीस की ते डेटा घेते आणि त्याच्यातून शिकत असते. मग त्यांना हे असं डेटा वगैरे देत असतील काय माहित मला पण एवढं माहित नाही. पण यांचं काम असयच असेल मला वाटतय.
हम्म.
अजून काय?
अजून काय नाही बघ निवांत तू काय एन्जॉय करत असशील पुण्यात आता.... असं जाऊपर्यंत असं वाटतं की कधी जातोय कधी जातोय मस्त फिराय वगैरे मिळतेय. आणि तिथे गेलं कस नाही मी मुंबईला जाणार असतोय का नाही? त्यामुळे मला क होतंय की मी कधी एकदा जाईन कधीदा.
नाही माझं असं काय नाही होत. तरी
माझ कस अ इथं आलं ना पूर्ण एक महिभर तरी... इथ आणि पूर्ण एकी घरात बसून काढलाय. मग म ते कंटाळा येतो मग तिथ आणि भरायला मिळते... मग खरं मग आता कसं बहिणी तर आता यावेळी फिरायला वगैरे.... त्यामुळे मग आता काय वाटत नाही मग आता ठीक आहे हा आता फिरायचं.
हम्म.
यावेळी दादा म्हटला की गुहागराला घेऊन जातो तुला फिरायला घेऊन जातो चल म्हटला...
हम्म हम् हम्म.... तेवढंच फिरून पण यायला मिळतेय. ह....
अजून काय?
काही नाही बघ अजून निवांच ये....
हम...
आणि ते फोन ते म्हणजेे... रेकॉर्डिंग केलेला ऐकून लहायचंच ते टाईप करायचं एक एक कळतच नाही अगं....
काय?
मग त्यांनी बोलतात.
मध्ये तिथे टॅग्स आहेत दोन इन ऑडिएबल आणि आणि टॅग जेबल असं काहीतरी नाव आहे टॅग. तर ते टॅग वापरायच तिथ टॅग कि मग तो इशू सॉल्व हून जातोय. जिथं कळत नाही तिथं वापरायचं खरं फक्त.
हा आणि का नाई असं एक एकदा म्हणजे काहीच बोलत नाहीत त्यां शांत असतात.
बर का ह हा ते ह ह टाकायचं पण एक एकदा कायच आवाज येत नाही असं असलं ना तर अ इन ऑडिएबल. किंवा मग रिकामा ऑडिओ असं टाकायच म्हणजे हाय असं सबमिट करायचं म्हणजे ते मग ऑडिओ आढला का हो म्हयच आणि सबमिट करून टाकायच.
हा ते दोन ऑप्शन आहेत ना ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं. काय तरी हा बघ त्याच्यावर मी क्लिक केल तर. हा मग मी त्याला क्लिक केलेलं.
किती मिनिटं झालेत बघ?
थांब झालं कट करू?
कर कर नंतर मग फोन करतो मी थोड्या वेळानी. ठेवू का जरा स्यंपाक करतो हा हा.